ह
ह काय नाही बघत तू काय करायली आज?
काय नाही बसले बघ आवरला स्वयंपाक? नाही अजून करायचंय तुझं झालं काय? काय केलेली होती स्वयपाक?
मी आज ले मेथीची भाजी, डाळीची आमटी केलती.
होय. अजून आम्ही जेवलो नाही मी शेवग्याच्या शेंगाची आमटी भाकरी भात लावलेलो झालं एवढंच गे
आा.
हा. नाही उद्या जाणार आहे बघ. अ मा पुरला.
आता मग पूरला जाणार आहे.
हा कधी गेलोच नाही म्हणून जाणार आहे आता
होय मग काय पाऊस आहे तुमच्याकडे
नाही बघा दोन दिवस झालं काहीच नाही.
हह. आमच्या इकडे पण नाही आमच्या इकडे ऊन पडलाय बघा.
तुम्ही जाणार अस का कुठं फिरायला
आम्ही
ब हे कुठं ह आहे अजून
तिकड कुठं बाळ मामाकड आहे पण बा बघूयात.
होय हम् मग काय चालय अजून
काय नाही बघा. मग हे शेपूची भाजी कशी करताय तुम्ही?
म्मी शे तू शवाजी शेपाची भाजी चिरून घ्यायची. चिरून घेतल्यानंतर डाळ जरा उकडू घालायचं हारळ तुरीची नाही. तर मुगाची
हा.
उकडू घातल्यानंतर काढायचं तिला शेपाची भाजी चिरून धुवायचं. लसुण सोनून घ्यायच आता ठेसून घ्यायच लस. हिरव्या मिरच्या तेल घातं तेल घेतल्यानंतर त्याच्यात लसण टाकायचा.
पर
लसूण टाकल्यानंतर मिरचू पण टाकायच तेलात फ्राय करायचं मिरचू हा. मगून शेपाची भाजी टाकायची त्याच्यात खाल वगैरे करायच शेप जरा भाज झाल्यानंतर आपण मुगाची किंवा तु डाळ टाकाय थोडी उकली. टाकायचं तुझ्यात खालीवरी खालीवर कोणून घ्यायचं. जरा पाणी शेतकडून शिजू घालायचं ते शिजल्यानंतर छान लागते.
ब आहे बघायला पाहिजे की कर म
बघ.
ठीक.
तर मला पनीरची भाजी करता येते का?
इथ क आमर
मला तेवढी रेसिपी सांगा ना मी उद्या बनवणार आहे ती
काय नाही पनीर आणायच विकत.
हम.
ज असं कोमट पाणी करायचं त्या कोमट पाण्यामध्ये जरा मीठ टाकायचं. आणि आपल्याला तुम्हाला हळत टाक वाटलं तर को म्हटत. पाण्यात हळ टाकायची जर नाही टाकलं तरी चालतय पुन्हा बटर क कट कराचा चौक पीस छोटे छोटे ते बटर कोमट पाण्यात टाकायचा.
हम्म हम्म!
तस न कापण तरी टाकला अखंड ठेवला अस तरीबी चालतय नंतर कापून घेताला तरी चालतंय. मग नंतर काजू
हा!
आले लसूण ची पेस्ट पुन्हा तीळ हे मिक्सर ला सगळं पेस्ट करायची. पुन्हा कांदा टमॅटोची प्युरी करायची.
हम्म हम्म!
गरम मसाला पुन्हा सगळं तेलात टाकायचं पा हे आपलं तेल टाकायचं.
हम्म हम्म!
तेल टाकल्यानंतर मग पुण आपलं कडईत कांद्याची टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची.
हम् हम्म!
त्याच्यानंतर आपु कांदा लसूण पेस्ट ते टाकायचं. ते झाल्यानंतर आपलं चटणी टाकायची गरम मसाला न, ते पनीर मसाला टाकायचा. आणि नंतर मग तिच्यामध्ये ती मसाला केलेली पेस्ट टाकायची आपल्या ह्याची काजूची. मग ती पेस्ट टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत गॅसवर ठेवायचे. त्यात थोडस गरम पाणी टाकायचं आणि ती प्युअरी सगळी शिजवून घ्यायची आणि शिजवून घेतल्यानंतर बारीक मंद आचेवर हे करायचं शिजवून घ्यायचं. आणि इकडे एका कढईत तेल तापायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर पनीर कट ते आपलं तेलात शालो फ्राय करायचं. शालो फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये काढून घ्यायचं नंतर मग ते प्युरी कडईत गरम केल्यावर त्याच्यानंतर ती पनीर टाकून घ्यायचं.
हम्म!
आणि एक पाच मिनिट ठेवायचं गॅस बंद करायचा वरण कोथिंबीर मारायची. झाली आणि सर्फ करायचं.
होय आणि तिच्यासोबत काय खायचं पनीरच्या भाजीसोबत?
तुम्हाला रोटी खाव ल रोटी खावा, तंदुरी खाव वाटलं तंदुरी रोटी खावा किंवा चपाती खाव वाटलं चपाती खावा, पुरी खाव वाटलं पुरी खावा. एवढं खाल्ल हे खालं तरी चालते भाकरी तेवढी खाय ती छान लागती.
जर तुम्हाला भाकरीसोबत खायचं असल तर भाकरी सोबत खावा.
होय! आणि काय चाललंय तुमचा अजून?
काय
आता काय करायलेसा तुम्ही?
हा तुमच्यात छोटे मुलं असले तर जेवतात का नाही?
हा जेवतात ना व्ह का? तुमच्यातले जेवत नाहीत काय मुलं?
ताई आमच्या मुली एकदम हुशार आहेत बघा. टाइम टू टाइम पोट भरून जेवत्यात तिखट आमटी भात शेवग्याच्या शेंगा ते सगळं खातात मी
अहो असं नये लहान मुलांना असं नवीन नवीन पदार्थ बनवून दिले न रोजच ते खातात. तेच आवडीने
होय आता उद्या माझ्या मुलगीला इडली आंबोळी आपे करून देणार आहे त्यािच्यासोबत बटाट्याची भाजी चटणी करून देणार माझ्या मुलगीला लई आवडते.
होय तुमच्या मुलीला आमच्या
तला वडा सांगूर आवडत.
आमच्या इकडं असं काय करत नाहीत बाबा आमच्या इकड अस कधी पण तुमच्या इकड सोमार निेमून असले असतात नव आमच्या इकडे अस असतात वारणे म्हणून ते आमच्या इकड जवख वाटलं. बनवायचं खायचं.
ह. आमच्या मुलींना रविवारी अ रविवारी सुट्टी असते ना शाळेला त्याच्यामुळे मग मन सोखत रविवारीच खातात ते
होय आमची गण आहे बाबा तसं काय कधी पण करायचं कधी पण खायचं जवा खावाट लगत दवा खायचं.
हा. ज हो. पर कोतेतेत खूप्या पड जते तू रको वाज्यू काय नि ब
हम्म हम्म. बरं आहेसा का?
हो बर आहेर
मग अजून कुठं ठरलंय काय ट्र्रीपला ते जायचं वगैरे असं कुठे?
बघूयात. लो नवळा खंडवाळा फिरायला जाऊन तिथं पुूर आलेला आहे. वाहून जायचंय काय पुरात ह्.
गवन कशाला जाताा तुम्ही पुरात आता सगळे चाललेत नव मग आताच म्जीेत आहे खरी.
अ आपले महारा भारतीय पर्यटक बघायला गेल्यावर वाहून गेली. नवाज
होय.
काय माहित नाही बा मला आम्ही काय बातम वगैरे बघत नाही आम्हाला वेळच भेटत नाही.
होय का वेळ काढून बघायला लागतेय.
भेटतच नाही कॉलेज ट नसते म्हणून
होय.
हम्म वेळ भेटला तर बघू की बातम्यातीलन असं तर वेळ भेटत नाही सध्याला
ट पे तयार ते मगर हेग गिरा तर हो
बर
काय वाट वा ब अ फोटो आ ना अ काय नाही
केल आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी, चपाती मस्त.
खाऊन घ्या. खाऊन घ्या.
मग कसं आहेसा तुम्ही? काय करालासा? कधी जेवणार?
होय आम्ही पण बसणार आहे बघा आता जस्टच जेवायला. थोड्या वेळानंतर.
आमच्याकडें खूप काही असतं बाई वेळच होत.
होय का चालली मग अजून.
बसलोय आता सध्याला भांडी वगैरे पडल्यात.
कधी येणार आहे म्हणून..
लवकर
भांडी तेन पडल्यात.
सासरे आले जेवायला आता जेवायच.
होय का आमच्यात पण आलेत सगळे. आता वाढून घ्यायचं. सगळ्या सोबत बसून मस्त-
होय.
हम्म! चालतय ठेऊ काय? हम्, हम्म, हम्म!